हॅलो
हॅलो
हॅलो, हा बोला की,
नमस्ते ताई, गुड मॉर्निंग.
हा बोल ना, गुड मॉर्निंग ह. काय चालू हाय की, नाही सुरुवातीला आला नाही आता यायला लागलंय कि मला आवाज.
हो कधी कधी नेटवर्क इश्यू असतो ना, होऊन जातो. आमची जेवनं वगैरे झालीय, आम्ही म्हणजे शेतकरी आहोत. हो आम्ही शेतकरी आहोत.
त्यामुळे लवकर
आहोत ना स्वत शेतात जायचे राहत, त्यामुळे जेवणं वैगेरे लवकर आवरतात आमचे. आणि आता कस उन्हाळा असल्यामुळे सध्या काम पण नाही मग. हो.
होय होय आणि आता ते चांगलंच आहे सकाळी जेवण वगैरे काही नाही आता जेवण वगैरे झालं, आता आवरायला लागलय, बाकीच्या सगळ्या हा
अच्छा तुम्ही जॉब करता की काही असं घरून काही काम कर
ज, जॉब वगैरे नाही. आता फक्त घरूनच आता काम करते फक्त, जॉब काही नाही कारण लहान मुलगी असते. त्यामुळे काय होतच नाही जॉब, म्हणजे घरातून म्हणजे काय म्हणतात ना घरातलं पण आवरत नाही ते बाहेर पण ते म्हणले की दो दोन्ही पण असं हे होते कन्फ्युजन.
हो लहान बाळ असलं की होतच
हो ते हो हो होय लहानच आहे ती त्यामुळ सगळं एकटे हँडल व्हायचं तेच, अवघड आहे सगळं. मग आणि काय तू तुम्ही फक्त शे शेतामध्ये बघ ते सगं तुम्ही प्रसनली करताय की काय? किंवा माणसं वगैरे,
हो हो मंग आम्हाला पण शेतात जायलाच लागत माणसानमांगे. किंवा मंग कधी शोधला पण काम कराया शेत. काटे आमचेकडे द्राक्षबाग डाळिंब वगैरे असतो ना,
हा हा हा हा हा त्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला पण जास्त येते आतनीकड वगैरे कर्नाटक. तिकडे द्राक्ष वगैरे जास् शेतामध्ये म्हणजे तुमचे हे पण असतील की जनावरे वगैरे,
हो आहेत ना जनावरे पण आहेत आमचं प्लस अ गोट फार्म. पण आहे कारण की शे
हा, अवलंबन राहता येत नाही कारण पावसाच पण काही सांगता येईना झाले.
हो, आणि त्यात म मार्केट पण नाही भेटत ना ओ कधी कधी असं होतं की खूप कमी रे भाव जातो ना. त्यामुळे एवढं पण परवडत नाही त्यामुळे शेती सोबत काहीतरी करायलाच लाग
होय, एकेदा कमी होतय आणि एकेदा वाढला म्हणजे एकाच हेचा वाढतोय. एकाज वस्तूचा दर वाढ त ता मागच्या येस बघितलं नाही ना टॅमॅटोचा किती दर वाढलेला.
अ हो,
हो ओ
तेच होऊन जात म एखांद्या बिकाला खूप भाव असतो आणि एखांद्या ऍ पिकाला नसतो मंग डायरेक्ली फक्त शेतीवर अवलंबून पण नाही राहतायेत. म जोडधंदा पाहिजेस असतो काहीतरी.
दोडधंदा काहीतरी पाहिजे आणि साईड बिझनेस काहीतरी पाहिजे. खरंच, दोन बिझनेस किंवा साईड बिझनेस असल्याशिवाय पण काही उपयोग होत नाही आता जेवढी एवढी महागाई वाढलीये त्यामुळे खूपच अ हे आहे. होय आणि शेतकऱ्यांचं पण खूप हे आहे हो. आलंच आहे की मधल्यामध्ये व्यापाऱ्यांचं कसं त्यांनीच मधलं घेऊन जातात असय ते.
हमं तेच होतंय म्हणजे शेत सरकार पण भाव देतो शेतक भाऊ देत तुम्ही असं नाही पण मध्ये शेतकरीच त्यांच बेनिफिट काढत आहे ना आणि शेतकरी डायरेक्टली म्हणजे असं डायरेक्टली बिझनेस नाही करता येत त्यांना माल आपला डायरेक्टली ग्राहकाला नाही देताेत ना त्यामुळे शेतकऱ्याशिवाय पर्याय न
शेतकऱ्यांशिवाय पर्याय नाही हा होय व्यापऱशिवाय पर्याय नाही आणि व्यापऱ्यांना पण शेत शेतकरी्याच्याि पर्यायने असं झाले दोन्ही पण एकमेकांवर अवलंबनात आहे
तुमची इकडे तुमची पण शेती का
की शेती आमची शेती आहे आता म्हणजे आम्ही पण आम मी स्वतः करत नाही पण माणसे वगैरे लावून करून घेतोय ती आमची पण आहे शेती शेतामध्ये ज्ारी परत आपलं सोयाबीन शेंगा ऊस असं आम्ही लावते
अच्छा
हे कूम होय हेच तेवढे पिकं वगैरे घेत चा बाकी असं काय असं बा वगैरे काही नाही आमची फक्त आता आहे चीकूची बाग वगैरे? पण आम्ही शेतामध्ये असं हेच लावतो ज्वारी एवढं जे काय आणि जास्त पण ऊस जास्त सोडा आणि लावलं तर वगैरे भाजीपाला वगरे ते काय आपलं तेवढंच असते बाकी काही सतय, मग न होय पिकाला आणि कसं आहे नदीकडला असेल ना तर मग पाण्याचा एवढं काय वाटत नाही हो. पण असं इंडस्ट्रीयल साईटला वगैरे असलं ना थोडं आपली स्वतःची बोर, विहीर वगैरे असलं की मग चालतय.
तुमचे म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असतो तुमच्या इकडे?
नाही पाण्याचा नाही प्रॉब्लेम. फक्त एवढंच की आमच्या इंडस्ट्रीियल साईट ला येते त्यामुळे
हम्म हम्म कारण की, ऊसाला पाणी भरपूर लागतं ना म्हणजे, आमच्या इकडे असतात ऊसाचे पिकं ना पण पाणी भरपूर लागतं, त्यामुळे मग आता भरपूर कमी झालेय.
आता उसाच्या आमच्या इथं, आता प्रॉपर उसाची किती तरी आहेत. भरपूर आहेत, ऊसच लावतात. सगळे ऊस ज्या ज्या म्हणजे जे आपला महिना टू महिना जर येईल ना म्हणजे चार महिन्यान कोणतं पीक आहे, देह आहेत. ते लावत आम्ही जाते, म्हणजे आता ज्वारी चं होतं हा शेंगा, सोयाबीन आता असं ते सगळी पिका येतात. हो शेती पण पाहिजे, हो शेतीमुळे तर शेती असल्याशिवाय खाय नाय बघ बा
हो पण आताच्या मुली बोलताना शेतकरी ना
त्यांना शेतकरी नवरा नकोय, शेती पाहिजे की, कसं आहे माहिती तो कुठला तरी बिजनेस करणारा, कुठला तरी जॉब करणारा असं पाहिजे पण शे ती पाहिजे त्यांना असं झाले मुलींचा, असं तुम्हाला नाही
पण म्हटलं तरी ना, जॉब करण आता एवढं पेमेंट नाही. दिल्या जात आणि भरपूर जणांच्या आता, नोकऱ्या पण जातय बघा हे आल्या.
होय होय हा आणि कसं सा काय बोलतात. की साईड बिझनेस तुमचं काय आहे. तुमचं फक्त जॉब आहे. तुमचं फक्त घर आहे. नाही शेती नाही आहे. असं म्हणतात, म्हणजे शेती पण पाहिजे, आणि घर नसल तर घर पण पाहिजेच, त्यांना असं आहे. दोन्ही पण गोष्टी पाहिजे.
ती सर्वच पाहिजे असतं. डिमांड भरपूर झालाय ना तस.
डिमांड आता होय ल झाले. डिमांड म्हणजे काय बोलायचं काम नाही, भरपूर झालेत आणि ऍक्च्युली ज्यांच्याकडे म्हणजे जे खरंच चांगले आहेत. त्यांच्याकडे मुली जातच नाहीत, असा विषय पण झालाय. लग्न वगैरे ह शेती वरती. म्हणजे खरंच स्वभाव वगैरे चांगला आहे. किंवा खरंच त्यांच आहे. सगळं चांगलं असं त्यांनाच भेटना झालेत मुली असं पण झाले, काही ठिकाणी.
तेच झालेय आणि आता, हल्ली कस झालंय सर्व मुली. म्हणजे भरपूर शिक्षण घेताव त्यामुळे, मग त्या स्वतःच्या पायावर एडिपेंडेंट असतात, त्यामुळे त्यांना स
हा त्यांना गरज नाही पडत चॉईस असते शोधायची थोडस मॅच झालं ना की हा बाबा झालं असं असं होतय सगळं काय आताच जे युग आहे ना ते कलियुग म्हणले ते बरोबर आहे सगळं वेगळं चाललय आता
तुमची फॅमिली
बोला की नाही ते एक बरं पडते म्हणलं सकाळी जेवण वगैरे कसं सगळ व्यवस्थित होते म्हणलं रूट तीन आमचं कस सकाळी काही तर नाश्ता करा हे करा मग त्यानंतर जेवण बारा एक पास्ता करा आणि सगळं हे त्यामध्ये दिवस सगळा निघून जातोय.
किती मेंबर आहे तुमच्या फॅमिलीमध्ये
फॅमिलीमध्ये आम्ही तिघेच आहे हा. लहान आहे आणि हजबंड वगैरे एवढेच आहेत आणि मी त्यामुळे सगळ एकटी वगैरे हँडल करायच म्हणलं ना तर बाहेर जॉब करणं शक्य नाही ना मला त्यामुळेच मग मी पेंडिंग ठेवलय ते आता बघू शाळेला वगैरे चालली किंवा तवा करायचं काय तर तवा आपण अप्लाय वगैरे करायच च
आणि त्यात कस ओ लेडीजला जॉब करण वगैरे म्हटलं की जॉब बर जाण्याच्या पहिले पण घरचं सगळ बघायला लागतं. तिथून आल्यानंतर पण तस ज्यांची गोष्ट वेगळी असते त्यांना सगळं वेळेवरती भेट त्या जॉबला जाण्यापर्यंत रिलॅक्स असता तिथून आल्यावर
त्यांना काय हो एक काम केलं की झालं ना की आपण बाबा एक काय तर करालो - - अस पण घरातलं घरातलं पण करायचं बाहेरच पण करायचं मग दोन्ही हँडल होऊ शकत आणि त्याच्यामध्ये जर लहान मुलं असलं तर अजिबात नाही होतच नाही. कारण एकटी करणार असेल ना घरात कोणतर असेल ना घेण्यासाठी तर चालेल. एकट्यान होत नाही ओ ते असंय त्यांचं लहान मुलांच मूड स्विंग लई असतय म्हणजे आता काहीतर बदलेल आता काहीतर वेगळंच होईल असं असतंय ते सगळं त्यानुसार लक्ष खूप ठेवायला लागतय आता होय नाहीच करत ना चार पाच वर्ष तरी निवांत लक्ष द्यायला लागतय त्यांच्याकडे कारण नाही समजत ऐवढं काय कळणाराय ओ त्यांना त्यांना म्हणजे अजुन चूक किंवा बरोबर काहीच माहिती नाही आणि त्याच्यानंतर आपण ते सोडून त्यान् जॉबला जाणे मला तर ते काही पटतच नाही योग्य नाईचाय ते
आणि त्यात कसं असं पाळणाघरात ठेवल्यावरती पण एवढं - - क्ष नाही दिलं जात. पण लहान मुलांना असं संस्कार वळण द्यायचं म्हटलं की लहानपणी घरच्यांनीच लक्ष
लक्ष द्याल आणि जसं तुम्हाला खरं सांगु जस घरचे म्हणजे स्वतःचे जस लक् क्ष देतात कोणच बाहेरच देणार नाही ओ. एक एक तासभर एक अर्धा तासभर देत ती मग तिथन पुढ तिन अ वैतागत्यात की नाही बाबा असं होतय.
हो
त्यामुळे ते सगळं अवघड होते सगळ्या गोष्टी हे पण पाहिजेच हो फॅमिली तर सगळ्यात इम्पॉर्टंट हाय.
हो फॅमिली पाहिजे मोठी फॅमिली असलीना तेवढंच असं फ्रेश राहत असं थोडस चालू पण असतं आपण म्हणते फॅमिली असल्यावरती भांडण वैगैरे असं काही नसतं थोडं होतं पण गोड पण राहत.
विषय काय माहितीये का आपण म्हण अ आपण काय म्हणते अरे ह्यांच्यात किती मेंबर्स आहेत किती काम करायला लागणार किती काय करायला लागणार पण ते बरं आहे कारण प्रत्येक जण एकेक काम वाटून घेते हो ते. कधी पण बघायचं आणि पण घरात जेव्हा मेंबर कमी असतात ना तिथे हो एकट्याचे तिला सगळं करायला लागतं, कधी पण बघायचं हं. हे आहे सगळीकडं आणि आपण म्हणतोय यांच्यात किती लोक आहेत, पण त्यांनी प्रत्येक जण थोडं थोडं काम वाटून घेतलेलं असत. मी हे करते, तू हे कर. तुम्ही हे करा, पण जेव्हा आपण छोटी जरी फॅमिली असली तरी त्याच्यानुसारच तेवढं तरी करायला लागतच असणार आहे ना थोडं थोडं तीच कामं असणार आहे सगळं.
ताई ऐका ना, दहा मिनिट होऊन गेली आप ली अकरा मिनिट झाला कॉल तिकून कट होईल मग रिजेक्ट होईल, मी बंद
ओके चाला चालेल.
हो